ते त म्हणणंय मम्मीला.
हा.
बायलना चारशे पंचवीस झाली म्हण आत्ताशीक.
थांब, याला ऐक याला ऐकुंदे.
हुं बघ जास्त सेकंद बोलल्यावर जास्त कॉलिंग पडतात.
स्पीकर नायी होत म्हणतात. माझ्या तोंडावर ऐकलं मी. तूला म्हणंती ती मला सांगु राहिली ऐक म्हणून.
आगं याला स्पीकरचा ऑप्शन नायीयें.
हांल हां लावला मी.
आं. दुपारी बी तू काय तू कॉल कोरू राहिली त्या बाया मला कॉलू राहिल्या कुठे उचनं झालेल.
अरें मी ते मामासाठी केलाहोता.
हां नां.
मग मामा येऊन दारापुढ थांबलं आणि घरी कुलूप लावेले म्हणे फोन लाव राहिल तर कोणी उसलं नीया. कां नायी उचलां ना पुचला मिनी?
माझ ते कॉल चालूं होते नां त्याच्यामुळे मी पुढे केलं.
डबल डबल येऊ राहिलेत ओ बिजी लावल्या म्या.
उं मी कॉल मीच कट करत होती कोण
अं मग मला काय महिती?
हुं तु का सांगत नाही दुसर्या ची उत्तर देत नायी उत्तर देत नायी तुकडं चालूचं तुझा दनाका फोन
अं मग आता मी म्हणलं मामा दारा पुढे असन उत्तर देत नयी मला माहित होत. पण मी लोक पोरासंग बोलते म्हून असं सांगत होते मला तर मग मला वाट तिला मगं आपुण पडेल ते उसलीन असं.
हां मं.
हं झाला का स्वैपाक?
हां स्वैपाक झालाय.
हां.
त्यांन च फोनचा टास्क पूर्ण करावं म्हटलं.
हां.
आणि माझं फोन ते नेट चालूच होतं तर दुसऱ्या चा काॅल आला तिला म्हणलं मी तू बोलू नको. ती बोलती इकडे माझ्या मम्मी संग चालू राहुदे म्हणलं तो काॅल ती.
हां.
हां बायांनी निस्ती बावळ्यानी केला आज मला.
तू असं दमान पद्धशीर सांगाल नायी ते बयाचे गं राहून जायलेय नां
अगं मी ते बी त्याला सांगते पद्धशीर आपल्याला कळलं नायी पहिले वीस कॉल करायचे होते तर आपल्याला काय वाटलं वीस व्यक्तीला कॉल करायचे.
ईस कॉल करायचचं एक फक्त?
विस कॉल कशे करायचे होते फक्त चार जणांलाच करायची होती.
हां कां एकाच दिवसात?
एका दिवसात?
बापेरे
आता मी त्याला वेळ लागतो?
हुं.
इमानदारीन जर केलं तर दीड एक तासाच काम ते.
हं
जेवढं लवकर केलं तेवढं लवकर आपलं पेमेंट होतं नां.
हां का,?
हां.
अ अ कल्याणी जर केला होता आज भैयाला.
हा ते ना मला बी केलं, मला म्हण त भैयायाची संग मी दोन दोन सेकद बोलली एवढे पैसे नि पडला ज झुरो-झुरो झाला, माय सांग ती आता पा दहा-दहा मिनिटं बोलली ना.
हा.
हा ताई पूर्ण करा.
हा.
तर ते मग माझ्यासोबत जास्त पैसे पडले तिचे. म्हणे असं काय माहिती म्हणी पहिले भैया सोबत जास्त वेळ बोलली असती बरं झालं असतं.
हा का. ह आ प काय मग, बर बोला त त्याच काय एवढं.
अगं मम्मी संपल बी तेच सांगत होते, तू रेंज मध्ये ये. आणि तू काय कर म्हणल, मला कर भैयाला कर. मम्मी ला कर, आणि कलिलकर म्हटलं तुझ गप्पा माराला मोकळी होऊन जाशी म्हलाय एकादशी. जेवढी गप्पा मारशील तेवढं ना म्हंटलं ते चालू रहीन कॉलिंगचं काम.
अस.
अ अशी बोलली मी तिला, बरं ऐकन बोल म्हणलं किती गप. गप्पा मारायच्या. आवा कोणी म्हणायचे पहिले, गप्प मारत्या, गप्प मारत्या.
म्हणलं आपण बोलत असल, लगेच कळतं का आपल्याला मग जास्त पैसे पडतेय म्हणून.
हा. लोक पहिले म्हणत नव्हते का, गप्पा केल्या काय होतं, काय होतं, आता तर मी बिंदस्त गप्पा केल्या पैसे भेटत्या.
हा मग. फुकट नाही ना मग, मी तेच म्हणतोय आ दाजी, मी बसली म्हण मी गप्प मारत. ना तुम्हाला पैसे येत्या म्हणाल.
अ काय टाक, काय केली भाजी मग.
अगं सकाळी तुरीच्या बुगरे केल्या.
ह.
हा हा.
ह.
आणि मी काय केलं. मम्मीच आहे ना, दुसरे फोनहून बोलते मी तिच्या सोबत. तर मी काय केलं गुगऱ्या केल्या. पोळ्या वगैरे केल्या, पण दादुला मिसळ खायची होती. त्यांना सग गेले वांगी विकायला, ती चिकट आणल तर मग ते कोण मिसळ सगळ्यांना मिसळ खाल्ली. घुगऱ्या चांगलं आहे, मग फ्रीज मध्ये काढून ठेवलात सकाळीच.
असं-असं.
मग घुगऱ्या बिगऱ्या होत्या. पोळ्या बनवल्या, चहा पाणी झाली, भांडीकुंडी झाली.
हम्म.
मी म्हटल त्या अण्णाच्या फोनचा टास्क पूर्ण करा.
हम्म.
चालू होता मग अण्णाच्या फोनवर करणं. म्हणून मी बाई आधी ना इथल्या इथे केले. लागत नव्हता. मग मी म्हणल मम्मीला करू म्हटल आपण बोलणं बी होईल कॉलिंग बी होईल.
हा असं.
हा.
काय करू राहिली आक्का.
अक्का ती सगळी पुढं गेली.
हा का.
मी बशिले एकटी माग मागच्या घरात.
आं.
हम्म्.
टी व्ही लावली असती, पण ते टीव्ही चे सिग्नलच गेलीय ते काय नाहीये आमच्या कालपासून, सिग्नल नाही ना त्या टीव्ही चे.
हं.
अणाणच फोन ते दुपारी पोरगी फोन देऊन रेली भलेही बस त्या फोन घेऊन फोन घेऊन
त्यानला आज सुट्टी होती, आज चे दिवस पाठीन त्याना बराबर त्यांच्या कामाला.
हा आता तुला तिन काॅल ये का मी उद्या करतो.
हा का.
हा फक्त कसं उ ओपन करायचं, मग मी त्याला हिरव बटन दाबायचं बाया जरी नसल तरी सांगन मी तुला. हिरव बटन दाबायच आलेला कॉल.
चित्र भरून येतय ते मग ते कळत नाही.
हां नाहीं ते बारीक येतो ते. ती पट्टीला- टच करायचं अन हिरव बटन दाबायचं फक्त.
हा तसच उचलला मी.
हम्म.
मी ना आताच्या फोनमध्ये चार्जिग नही.
हो का.
बाकीचे कॉल आहे ना मी तुला उद्या करीन सकाळी.
बरं.
हां.
अ तू करते मी करू का तू करू
मी करन मी करन मी, तुला माझ्या कॉलून फोन करन फोन एकदा.
हम्.
मग तुला इकडल काॅल उचल चालयं, हा मग तू नेट बंद करील कधी अस
नाही काही नाही बंद राहतेच, चालूच राहतात.
हम्म बरं-बरं मी करत तस फोन.
ते कल्याणीचे ते का ते पोरग नोकरी ला लागलं नवीन आता. सलेक्शन झालं, कोलत्या मधलं पोरग सलेक्शन झालं.
हां-हां
कल्यानीचे दिरे बा चुलत-चुलत.
आ्.
मग ते पप्पाच्या डिपारमेंटला लागलं. मग ते आले होते घरी, कीती - टाइम गेला मग मी आता - साधं साधास मुगा च डाळ टाकली, चार पाच पोळ्या केल्या.
बरं, बरं.
झालं आता मुगाची दाळा आली शिजत.
जॉईनिंग तितच झाली का? त्याची बदलापूरला.
नाही आजुन चालु आहे. कुढं घ्यावा काय घ्यावा कसं करायचं. काय करायच माहिती घ्या साठी आलेत पप्पा कडं. मग ते फॅमिली च होती सगळी, त्यांची. दोन म्हणजे पोरग, आई, नवरा तिघजन होते. गाडी घेऊन येयल होते मोठी. चहा पाणी झाली म्हंटलं तर पोय वगैरे नाही. म्हणे आम्ही जेवण करूनच गाडीत बसलो.
हा.
मग ते त्याच्या मधी टाईम होऊन गेला मला, साडेसात पावणे आठ व्हायला लागले. म म्हणलं मग सिम्पल सिम्पलच बनतील.
हम्म.
झाला आता. हा, हा.
बाय, बाय मी उद्या करीन तुला अन्नाच फोन घरी असल्यावर.
हा.
हा
नाही थांबा हू द्या तुमचं.
झाले आसन दहा मिनिट.